बर
काय झाली मी
हॅलो
हॅलो हा अला काआवाज
अला अला
आ काही झगत
हो
हो
तुमचं कसं काय क कट कस झालतात ते नी का जेवंत
कला अस करताय
ह
हम्
ह अमृत अभिजीतदादा आला ना तेे पाणी आला लाव हम्म पिऊ पण आहे ना पिऊ इकडे आहे बरा छमछम छम मरून दाखव या इकडें
प तुझं आहे काय.
ऐकलं का.
हम्.
कोणा आला.
हा ना नाही नाही हे मम्मी सोत बोलून राहिल मम्मी.
हम्म. हम्म पायलं का इचं छमछमछम ऐकलं का. प मणारच्या छम छम. चमचमण परत हेगड चमचमण. नाही बोलते नाही बोलत.
अ हा कोणी नाही. तरी उठ उठ करतेय ती. हा.
याच्यात घरी राहतच नाही.
तेच काय करत आहे बाकी यावेस कुठे फिरायला नाही चालले का.
काय. आम्ही का प्लॅन तर चालू आहे पण कधी पण फीस कटू शकतो.
हो का.
हा.
हा.
पाऊस. घडीत म्हणतात ते जाऊच घडीत म्हण म्हणजे. जाऊ पण म्हणतात ते पण आईन टायमाला फेस कटू शकतं ना.
ह ह.
अ हम्म तुम्ही चालले का कुठे.
हॅलो हा.
हो.
हा बोला ना. हॅलो.
ते बाकी.
हॅलो.
का काय.
हो आ झोपतील आणि जातील परत लगेच. अर्धा त झोपून हॅलो.
हम्म.
ह बही नाहीबा प्रषणतेच ना. काही नाही बस तुम्ही सांगा. कसले हो.
ते ते बेडमध्येध्ये ठेवलं होते.
हॅलो.
अच्छा. हा बोला ना. हम् ह. कोणाला.
दुसऱ्याला लावून बघतेय ती मा आलाला मिताल मिताल लागतय ना मम्मी थांब ना जरा
हा
बलकर
हा आधी कॉल लावा म्हणून त्यांना नाही तर सेकंद त चालले माझे तर दोन तीन गेले तसेच झिरो झिरो झिरो ववर
पाजी पण चार गेले चार
हो
पना तीन गेले माझे तसे आणि आता तुमचा एक जो आहे ना तो पण तीन तीनशे बावीस सेकंदावरच गेला
हो का काळजी नको करू पैसे मिळते म्हंटलं
हा मग भेटायला पाहिजे मी काय म्हणतेय हम् ते हे म्हणत होते र
बोला ना
हा
हा
तुम् प्री वेडंग कुठे केल्ती
तररंजला आता
आता बघेल ना महालक्ष्मी आता कॅन्सल झाल्यात पाहिला ना मस्त आल त हम्म आणि मग ते जे बर्फाचं होतं ते कुठे होतं
हो होत जे होत ते एका ला एका गावाला तिथे
मंदिर बनवतात व्हाईट व्हाईट मार्बल सारखं असतं त्याचे मंदिर
मार्बल
बनवतात हा हा हा म्हून टाकत होते लोक आधी आणि मग ते असं साचत आणि काही असं मुरलं नाही तर ते खूपच छान असंसारखं पर्यटन झाले
अरे बापरे हा मस्त मग म्हणजे थंडपिंड काही नाही आहे तिकडे नासूच आहे
अंड भंड काही नाहीय फक्त असंच य ते तिथं एवढे शूटिंग होतात
हम्म हा बापरे
प्रश्न हम्म आणि ते जे हवामहल आहे ना त्याच्या समोर तर आम्हीिंग केली तर त्याची
हो
पण पैसे त्याचे पण पैसे घेतले होते मग
म हा
त्याच्या काहीतरी
अ
आ अ
वापरे वाप
पंचवीशे हम्म
बाई बाई बाई
अच्ा ना म हो मग ते तर आहेच
हम्मम्म माझ नवररा म्हणला असत जाऊ दे काही गरज नाही करायची
खरा ना हा हा काय करत आहेस ते हॅलो हॅलो अ झालाच नाही ह